ह
हा काय काय करतेस
काही नाही ते गो गोरोदर मातेचे प्रोटोन नकाउून काढत होती
हम्
आता लागला ना फोन
हा अगला
मस्त
धन्वंतीला तर लागतच आ्ही नाही ला आमोत त्याच्यामुळं काल पण तू फोन केला होता प मी शेतात जाली गेली होती आज पण सकाळी गेली होती
हा आता नाही गेली त्या मग
नाही आज मग परत हे लिहायचं मॅडम आल्या पर त्याला तापत राहणार म्हणून आज नाही गेली सकाळी गेली होती ते साडेसहा लाच गेले होते लवकरच बारक्या मुलांना पण घेऊन गेले सगळ्यांनी मिळून लावून दिलं ह कापूस काय करणार आता
किती पिशवी लावलं
एकच काल तर पण राहिलं होत ना अर्ध पण पाणी भरतात मग तेव्हा कापूस लावतात त्याच्यामुळेळं ह कोरडन आहे ग पाने भरून
हा
हा ओलं करावा लागत तेव्हा चांगलं उग ह कापूस चांगला उगवतो नाहीतर मग ते काय रोप मग ते बिया पण दाबल्या जातात मग लवकर उगतच नाही नाही तर उगल्या तर मग ते. सगळं ह पीक. हा तसे होतात म्हणून.
हम
आम्ही पण शेतात जाणार होती पण ते आमचे म्हणजे. माझं देवर आहे ना तो बियाण घ्यायला गेलेला आहे पानसे मॉलला
हो का?
त्या हा त्याला फोन लावून विचारलं काही काम चालू आहे शेतातन आम्हाला यायचं आहे असं. कारण, नाही आजच्या दिवशी राहू द्या उद्या तुम्ही यायचं. काही कामाला लागणार आपण असं म्हणत होत.
हम कसलं बि नाही बियाणं कापसाचं का? मकीचा लाव.
कापसाचं पण आणि मकाचं पण. हा
का सद्गुरु हे संस्थावाले पण देतात ना ग. बियाण मक्याचं बियाण दिल. किती आणली अकराशे मध्ये एक पिशवी दिली. हा तुमच्या गावात आहे का मग. असेल की सद्गुरु फाउंडेशन ते कोणाकडे आहे काय माहिती ते बचत गटात बचत गटा बाय आहे ना त्यांना माहिती असतं विचारून बघायचं तर.
हा ती पण आमचीच काकी आहे तिला पण फोन लावलेल होतो सकाळी.
काय मनात ते.
अ ती काय मध्ये म्हणजे. कायतरी सांगत होती ती.
हम्म
काय भरायचं आहे मला म्हणजे तर सरांनी पहिले भरत होते तेव्हा नाही सांगून दिले आता भेटतच नाही आहे मी ज आता असं झालेली आहे की किदरून चाललेली आहे असं म्हणत होती ती.
अ ही पण सांगत होती ना म्हणे कोणत्या संस्थेवालांना द्यायचं आहे असं सांगत होती. इथं ठेऊून गेले आहे आता त्यांनी पटकन वाटप केले तर चांगलं राहणार ना.
हा ना
परत शेतात बियाणं पेरणी झालं का मग काही नाही. कोणी नाही घेणार मग ते बियाण असाच पडून राहणार. हिवाळ्यात पण दुसरं मकीचं बियाणं आणतात कि नाही.
हा दुसऱ्या मकीचच आणतात.
हो ना ते हिवाळ्यात परत दुसरे मकीच्या बियाणा ह्या दिवसात पावसाळ्यात परत बियाणं वेगवेगळं असतं.
हा हे म्हणजे शेताच्या प्रमाणपत्रावर काय काडक म्हणतात ग ते?
फार्मर आयडी का?
हा फार्मर आयडी. ज्यांची फार्मर आयडीआहे ना त्यांना बियाणे भेटणार आहे.
हा
आणि ज्यांची आहे त्यांना पण काहीतरी कसला फार्म भरून त्यांना पण भेटणार आहे असं ऐकलं आहे मी
कोणत -
अ हा तेच असेल असेल
हे सद्गुरु संस्थावाल्यांचं म्हणते का हे कृषी विभागामार्फत
अ कृषी विभागामार्फतच असेल
हा ते तर वर्ष दरवर्षी देतात ग सोयाबीन कापसाच बियाणं
कसे राहतात.
आम्ही पण तुरी लावली होती तर मग त्याला पण म्हणजे लाव त्याची लागवण कशी करायची लागवड त्याच्यावरून असता आम्ही सगळं जवळ जवळ लावून दिल ना ते तुरी एक एक ठिकाणी पाच पाचदाणे टाकले. खूपच दाट झाले ना त्याच्यामुळं काय. जास्त त्याला काही पीक पण तेवढं नाही आलं.
नाही आलं का?
हो सगळे दाट झाले मग हवा नाही लागले ना आणि ते सगळे किडलेलेच एक थोडे दाणे चांगले निघाले अर्धे निम्म ते किरलेलेच निघाले. औषध फवारणी पण नाही केली आम्ही
हा
कामातच राहिले म दिदीच्या पप्पना सांगितलं म्हटलं. औषध फवारणी करून द्या सांगितलं सगळं किडयला लागले तुरी तरी पण नाही ऐकलं हा
त्याच्यामुळे हे झालं अस त म
ह त्याच्यामुळे झालं ते
अ किल्लेले होते का बियाणे
चांगले बिया न होते किडलेले न होते.
अससां
हम्म
हा मग त्याला थोडं लांब लांब टाकायचं होतं मग दोन दोन तीन तीनदाणे वगैरे काही
हम्म ते थोडं लांब लांब टाकलं असतं ना
हा
पेरणी चांगली नाही झाली परत आम्ही त पाऊस पडत होता. त्याच्यातच दिलं टाकून तसचप हम्म त्याच्यामुळं जास्तीचं पण टाकलं गेलं. खूप दाट झाले आणि त्याला जागा पण म्हणजे किती पाच पाच किती तीन फुट का किती लागते ते तर तसं नाही लावलं.
अस स का
हम्म जवळ जवळच झालं.
हा् हम्
हम्म
आज काय काम केलं मग ते अ किचन गार्डनची यादी दिली का सरांना
नाही. आणि दहा लोक म्हणत होते तर मग सहा सणांची झाली यादी अजून दोन तीन जण म्हणत होते. त्यांचं आधार कार्ड सही लागेल परत म्हणून
ते गरोदर असतंदाकडेच द्यायचं आहे ना ते पण
काही नाही ग त्या गरोदर आणि स्ोनदाा त्यांच्या घरात कोणी पण राहिल्या त्यांचं नाव घ्यायचं.
हा हा त्यांच का ते गोरोदरंदा मातेचच घ्यायचं.
नाही शेतकरीच पाहिजे ना चांगले शेतकरी निवडायचे आपण ते पण त्यांच्या घरात पण गरोदर आणि स्तनधा पण असतात त्यांची नाव घेऊन टाकायची.
असं का मी तर गोरोदर स्तंनदा चं लिहिलेलं हाय ग.
गरोदर स्तनदा चं लिहिलेलंय.
हा.
काय नाय की आता
बदलावं लागेल मग काय नाय जवळ जवळचेच आहे तसं
जवळजवळचेच ये का एकदा विचारून घ्यायचं.
हा सरांना विसारावं लागेल अजून सांगतात ताई तेे
पण हा ना महिलांची नाव घ्यायचे. बायकांची घ्यायची हो.
हा तसं करावं लागेल मग नवीन यादीत
माणसांचं नाव नाय लिहिलं परत हे ना डोकं लावतात म्हण मी पण गेल्या वेळेस ते किचन गार्डन मध्ये माणसांची नाव पण लिहिली होती आत त्यांच्या घरात बाया आहेत बायाच आधार कार्ड घ्याय म्हणून सांगितलं पण
हा
काय हा
गेल्या वर्षी तर गरोदर स्तनंदाना सांगितलं होत ते आणि किशोर वयीन मुलींना पण सांगितलं होतं मॅडमांनी
हा
हा त्याच्यानंतर मग परत सांगतात कि किशोरींना नाही गोरोदर स्तनदाना आल जर किशोरींना दिले तर मंग त्यांच्या आईच्या नावावर
असं सांगत होते.
हा असं सांगत होती मॅडम.
मी पण यादी केलीये तर माझ्या ह्याच्यातपण ये दोन किशोरी आहे.
आता का
हा आताच्या यादीत
हा माझ्या ईकडचे तर नईस म्हणतात ग ताई.
हम्म
हा या किती जागा लागणार आणि कधी भेटणार काय कसं कापूस किती महागा आहे आता कापूस लावणार आहे आम्ही वांगे एवढे नाही पाहिजे आम्हाला खाण्यापुरतेच पाहिजे असं म्हणतात.
असंचं सांगतात म्हटल तुम्हाला जर एका साईट ला लावायचे थोडे आणि फोटो वगैरे काढून द्यायचं सांगितलं मी त्यांना
हा
आम्हाला फोटो महत्त्वाचा असतो म्हणून
हा मी पण तसंच सांगितलं क कापूस कसं लावतात ना तशे रांगेने चार पाच रांगेने ते लावून द्यायचं रोप आणि तुम्ही हा आणि ऑक्टोबर महिन्याला हं
ऑगस्ट मध्ये देतील ना.
हा ऑगस्ट मध्येच देतील मागच्या वर्षी पण तसे दिलेले होते ना म्हणून सांगितलं हे वांगे लावणार आणि सग लीकडं काय काय झाली आणि त्याच्यानंतर मग सगळे. अ हे निघून जातील आपलं शेतातलं पीक आणि त्याच्यानंतरच त्यांच काम येणार ना तोपर्यंत तुम्ही तर रिकामच होऊन जाणार मग त्याच मागे तुम्ही विक्री पण करू शकताात ना असं म्हटलं.
हा. तेच सांगितलं मी पण चांगला सांगितलं तरी पण ते सांग. काही ना म्हणे आमची जागाही नाहीये बागायत शेती नाहीये असं म्हण. मग काय आता तुमची मर्जी आपण किती रिक्वेस्ट करायची त्यांना
हा ना म्हणून मी मालेमा सरांना फोन लावलेली होतीस. सर नाही घेतात ते लोक नाही भेटून राहिले मला असं. तर शवजना ताई ह. स म्हणतात सर मग हो आता एकच लाभार्थी भाक्य आहे.
किती भेटले तुला लाभार्थी
सहा.
का माझे पण सहा झाले अजून दोन तीन जणांची नावं लिहायची राहिली आणि ह. ते हे शेतकरीना द्यायचे तर मग त्यांच्या घरातल्या महिलांचे नाव घेत. तर मग चांगलं राहणार उलट.
कोणी सांगितलं होतं का तुला
नाही गोवा पण मी खूप किशोरी त्यांच्या घरात आातता किशोरी किशोरींचे पण नाव घेतले की
असश का?
होा आता काय माहिती आता परत एकदा विचारावं लागेल काय करताय काय?
हा ना विसारावर लागेल. नाही तरर मग बोलते अगजण मागून
हम्म. नको नको वाटत मग हे असं टेन्शन देतात तर म
ह टेन्शन देतात ना मला तर हे कामाच. नाहीच सांगून देणार मी असंच वाटत मला नाही. असस पण काय करू आता कामच दिलेलं आहे तर
हा तू या रि कले हॅलो.
अजून ते हिवाळ्यामध्ये पण दिलेले होते ना ते अ किती वांग्याच रूप भेटलेलं होतं.
हिवाळ्या आत का आणि ते पण सातशे सातशे आठशे आठशे धकते.
हा
ठीक ये मग अ नंतर लावते तुला हा संध्याकाळी गीता ताईंचा फोन येतोय किती वेळ रंजना मॅडम आणि पण फोन केला काय माहिती कशाला लावताय हा
हो हो चालेल
हा.